हॅलो,
बोला ना, बोला ना.
हॅलो,
बोला म्हटलं.
काय चालू ये? आता बोला सकाळी मळा आहे. माय फोन मध्ये चार्जिंग नव्हती.
हाव का.
आवाज कावून ये ना तुमचा?
काय करू राल्या? आओ रेज मधी ये ना. बोला ना आता, आहो बोला ना बोला.
ते माझा म्हणून, काय मनतात हे सकाळी.
अहो माल ते फो फॉर्म भराच होता न, त मग मिल का तुम्ही भरले, का नाही भरले?
आ,
म्हणलं तुम्ही भरले की नाही भरले म्हणल, त्यासाठी फोन केलता म्या.
आम्ही दर सकदम मारेल ये कारण ना वतग लय होत. आठ बायाला सात आठ बायाचे भरले गा
हा,
त्यांच जर सक्ष झालं, तर तर करू म्हणलं.
आ
म त्या बायाच सक्सेस होस तर दम मार ये ना, ते आता असं आहे ना, इतकाले इतकाले पैसेत खरोखर येत्या का नाही येत माहित नाही ना आपल्याला.
हो बाई.
त्याच नाही सक्सेस झालं त बाराशे रुपये चालले जाईल.
म तेच म्हणलं मिल काय काय नाही तुमचं. हा मग त्यासाठी फोन केलता म्या सकाळी.
मारे ये बचत गटाचं काय कराचं. बचत गटाचं ते काम पूरं करून घ्या पहिले. त्याचेवाले पैसे काढून घ्यायचे.
अ,
नंतर ये. पा आताची मग
हा का,
ह कारण ते अस आहे ना आता, नाही जर सक्सेस झालं त कोणाला भांडाला जाशाल.
हा,
आ,
हो ना ते त्याच्यासाठीच म्हणलं मी काय काही नाही मिलं मला काही फोन नाही
नाही मग त्याच असय एक समजाच काम नाही ना नेमकं आपल्याला बी एवढं काही त्याच्यातलं माहिती नाही.
आता त्या अनिलगंच मच एका गावातून पन्नास बायची जर फत त्यांना नंबर गोळा करून नेल तर डा पन्नास हजार रुपये त्यांच्या चालले जाते नाही जर वापस या तर बाबा त मग काय करते.